हॅलो.
हा. दाजी आले काय?
हा हा. यायला.
मग तुझा कसं काय? लागे ना ग कॉल?
काय माहीती, माझं लागनाच झालाय, तेे तुझं झाल्या तुला करून बघते अनेकदा.
हा, तेच म्हटलं मी ऑनच होतो, ग मला जॉईनिंग कॉल पडलेलं इकडं आणि आणि एवढा वेळ कस काय जॉईनिंग कॉल दाखवायली?
काय माहिती? काय झालत? तस ते-
हा हा. असं ते माझे हे झाल्यावर करून बघ. म्हस वाटलं तर.
हम्म. चालतं. चालेल ना? हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.